दोन, हा चांगलं म्हणजे लय हो खास होईल येते.
हाव, कधीच मिळाले नाही. मग तुम्ही म्हनायचं ना, तुम्ही म्हनायचं ना, एखाद्या वेळेस.
शिकून घ्या ना, त्या दिवशी दरेगावला मिटिंग नव्हती का?
हा-हा.
मग त्या दिवशी मी असं म्हटलं बाई, आमच्या पेशंटला दावाखानण्यात न्यायचय म्हटलं, आम्हा एक गाडीने ये म्हटलं तुम्ही मामाला सांगा म्हणलं, आपल्याला नेहून सोडायचं, त म्हणे नाही ना, भाऊला सांगा म्हणे वर्षात नेऊन, जाऊन सगळ सोडून यायचं म्हणलं, येड आयचं म्हणलं की, बई, कारण की आता ते अर्जण काम इकडे आहे. म्हणा घ्यायला येतील म्हनलं. तर, मग ती सासऱ्यां नेऊन सोडवतच. म्हणल्यावर, आणि आणाला तर मग आणाला तर मग मच गाडी बोलण लागली मला पुन्हा डबल.
बई.
त्यांची गाडी राहतच नाही, आज सकाळीच फोन येऊन जाईल मला की त्यांचा, कोणाचा? गीता बाईचा, आठ वाजतात.
आणि काय आहे. पाय गाड्या बी दोनय, माणसं बी दोनय, शेताचे बी काम नाही परत. आपल्या, आपल्या माणसासारखी, हं.
सकाळीच फोन आलता, म्हणे, येऊ रायला एक मीटिंगला, म्हणलं बा मी ब्यिमार य मला काही जमत नाही म्हनलं, मी आली. तर दोन मिनट थांबणार आणि वापस जाणार म्हणलं, सलाईन लावायला नाहीत म्हणलं मला दवाखान्यात, म्हणे काय झालं म्हणलं, पाहा म्हणलं, तिथ दुख पुराय लावलं वाक किती दिवसाच, आठ, दहा दिवसापासून तुमचा काही फोनच नाही म्हणल मला.
हा हा, मग.
म्हणे बाई, मी कुढं घरी आहे, मी लग्नाला ईऊन राहिले.
पण मग एक फोन करून द्यायचं ना, आता बरं, हा. तुम्ही दोघी एवढं सांग, काम करत्या अं. तुमचे दोघी एवढे सांगत काम आहे, एवढे हिऊन मिळून राहाय चल मग.
नाही पण, मग आज गरज पडली, तर आज फोन केला ते ना, जसं दरेगाऊन मिटिंग होऊन आलो का, आज, केला. तस फोनच नाही, मग म्या म्हनलं बाई ते याला मला दवाखाचे नाही म्हणलं, मला काय मिटींग ला यायच नाही म्हनलं आज. मग जाग, जागृती ग्राम संघाच रेकॉर्ड द्या म्हणलं. आता ते रेकॉर्ड देऊन देते
तुम्ही म्हणाचं बाई, गाडी बाई, मी वापस येऊन जाणार आहे. तुम्ही गाडी बोलून घ्या.
मी थांबणारच नाहीये. कारण की जायला बी उशिरच मी बारा, अकरा, साडे अकरा, बाराला निघणार घरून, अजून सैपाक पक चालू आहे, आता साहेपाक करू रायले, माल कवाचे हातपाय जोडलेय मी.
नाही हो, खरंच ते बरोबर आहे, ते तुम्हाला कावी टायपेड या, साधा आपल्याला सर्दी, ताप आले, एक दिवस अगदी तर ऊठू वाटत नाही.
हातापायाचे ना आस सरकय मधी मधे सारखं त्याच्यामध्ये डायरेक्ट. तिच नाही ना तिला सुट्या नाही रहात तिला फक्त सुट्टया राहीन पाच. चंच दिवस तिचे सेम पहिले सेमिस्टरचे पेपर चालू आहे ना तिचे.
एखांदी म्हणत्या समजा. काम आपलं आता या सकाळी आठची गाडी रे.
नाही असं कधीच.
नाही काय म्हणजे तुम्हीच घेऊन ठेका गेलय.
हा घेऊन बी आपण यायचं सोडाचं बी आपूण.
अन परत वर तोरा त्यांचा आ.
वर तोरा पुन्हा त्यांचाच तरी मग पोरगं आता चिरकतना डायरेक्ट म्हणतं ना. तुझी तू निघा जाई ना मम्मे पई पई.
मग बरोबर आहे ना एका एका दिवसाचंच ठीक आहे आडीनडीला.
हा
आडीनडीला ठीक आहे असलं तुम्ही म्हणता दरवे अन काही कामं नाही त्यांना काही शेताचे कामंय का काय कामंय सांगा बर तुम्ही.
सकाळी सकाळी नेऊन सोडलं का आपली माणसं कवा येते घ्यायला.
मंग बरोबर आहे ना.
हम्म
तुम्ही तुम्ही काटकुट करायची ना तुम्ही कायला दरवेेळेस करायचंच हाय.
मी बी आता माणूस का दरबारने थोडी यडा राहतो हुशार होतोच ना.
हुशार व्हायचं न मग त्याला लय चा
जाऊ दे चॅप्टरपणा काय आहे. तेच त्यालाच कामं येऊ राहिला तो आता. बयाचा सार्याचा भरोसा ओ. बयाचा भरोसा उडाला ना सारा आता.
हा लईच चॅप्टरपणा करते रे.
हम्म आता ग्राम संंघाची मिटिंग लावायची तर आता मी आता ग्रुप वर एक दिवस मेसेज. टाकीन ग्रामसंघाची मिटिंग लावायची ए अनं त्या सर ला. बोलणं बोलवलंय ना.
हाव का बाई मला ते. आपल्या आमच्या ग्राम संघात कोणकोणते गट ए तेवढं सांगा गडे मला.
हाय ना माझ्याकडं यादी म सगळी.
हा मला ती यादी द्या गड्या म ती सर बी तेव्हा असंच विच
तवा हिला तरी माहिती होतं का
कुडं माहित होतं माझ्या नंतर माझ्या नंतर गीता ताईला विचारलं. त्यांना कुडं आलं ते.
मीच सांगाते खालून बसल्या बसल्या.
हा माझ्या नंतरच तो विचारला मला नाही आले मला दोन चारच आले. हा दोन चार माहित होते मी दोन चार सांगितले. अन मग नंतर गीता ताईला विचारलं त्या तर त्या कुडं सांगत होत्या त्यांना बी दोन चार तर आली.
दोन चार आले निकडे तिकडं सांगितली तर म्या खालून बसून सांगितली नाही म्हणलं योग जागृती
आ हा म्हणून म्हणलं त्यांना ते आपल्याला जसं काय असं दाखवत्या मला लय सगळं येतं त्याच्यातलं.
हा
कुडं आलं त्यांला त्याच्यातलं.
आणि ए फोन कट झालेस नंतर मार्क देते का तुम्ही त्याला?
हा मार्क पाच पाच टाकू राहिली मी लगी.
पाच पाच बरं दोन कॉल मी करते मंग आता नंतर आं.
एक लावते ना अजून.
बरं.
मी एक लावला तर झालं मग तुमचं मग तुम्ही नंतर लावा मला मग.
तुमची बहु काय पन्नास द्यायची म्हण त्याला मार्क.
मी लावते लगेच लावते आन दोन शब्द बोलून घेते पाच मिनिटं मंग झाला म तुमचं कम्प्लीट.
हा का.
हा उचला तुम्ही आत मी लावते परत.